हॅलो
हॅलो
हा येतोय आवाज
हो येतोय
हम् माझ काबर नाही चालू झालं काय माहिती हम्म मम्मीचा बी लावला मी पहिले. अ
तुमच्याकडे पाऊस कसा चालूय?
आमच्याकड पाऊस काय नाई भरपूर होता.
हम्म. आता चालूय का थांबला?
आता थांबला.
हम. आमच्या इथं पण थांबला मी पण पावसातूनचं आली. रेनकोट होता म्हणून तेच ना.
हम्. मम्मीला तेच बोलली ती पावसातच असेल म्हटलं. म्हणून फोन उचलला, तरी माझा म्हटलं
तेच वाजलाव त्याना मी पाहिला होता फोन पण म्हंटलं जाऊद्या आता घरी जाऊनच बघू या विषयी नाय बोलायचं असतं.
असं काही हाय का? हा हा हा हा. हम. आह. काई नाई चा झाला मग?
हो चहा झाला ना.
हम्. करेन
रेनकोट घेऊन गेली हुती म्हणून तर डायरेक्ट आली.
बरं चाल्लाव.
हम्म.
हम्म
काय बारीक- बारीक येत होता पाऊस, मग डायरेक्ट येेऊन गेली.
हम.
तेच हम.
मी म्हटलं आता नाई ग गावातच जात असेल म्हटलं ती तीन वाजता येऊन जाते.
हम गावातली शाळा पण आता साडेचार ला पाच ला अशी येते मी.
होव काय?
हम्म. तिकडं पण लवकर नाई सु सुटत.
हा का.
हम्म, आणि इकडं मोर आणायची तर मग पाच वाजल्याशिवाय सोडतच नाही.
सोडतच नाही.
हम.
हम्. काय नाय. पोरं काय करताय?
हा पोरं बसलेलीए, म्हणजे आता ते झोपलेले होते ना? उठले. आता चा पाणी करताय.
हम्म.
हम्म. हम् ह.
आता किती वेळ चालू दिशील पण हं हम.
दहा मिंट बोलायचं असतं.
दहा मिनट मग तर बोर करून टाकशील.
मी काय सांगते, अ मम्मीला विचारलं होता का तुम्ही?
काय?
अ मम्मी जातेय फिरायला.
कुठे?
कुठ तरी ते दोन तीन ठिकाण आहे म्हणे, त्या मावशीने सांगितलं पंढर पुर आणि तिकडच कोठे तुळजापूर, का काहीतरी असं.
हा हा हा!
हूं! तर आज जाताय, तीन हजार सांगत होते ते.
चांगलंय आहे ना म.
हूं!
तुळजा, तुळजापूर, पंढरपूर जेजुरी, असं असेल.
हं आणि जेवणाच आपल्याकडे म्हने म्हणजे. स्वतःवर हूं. बाडोमामाला पण जाणार हे.
चांगलंय ना आहे म.
हूं!
ते जास्त लाभ येऊन जातं बाळून कोल्हापूरकडे कोल्हापूरला बी जाणार आहे मग
ह दोन तीन ठिकाण सांगीतल्यात त मग जाणार.
हूं!
हूं!
नपा आता त पाण्या पावसाचा, त माला कंटाळा चं येतोय.
हा पण मग काय चांगलं आहे ना, जाऊ दे फिरून येऊ दे ना, घरात बी बोर होन जात.
हा मग काय, मी सांगितलंच म्हंटलं जाऊ ये.
सुट्या टाकल्याय का म.
ह सुट्ट्या टाकल्या तीन दिवसाच्या टाकून दिल्या, आजच ते जाणार हो ते सकाढी पण काय कारनास्तावं, ते संध्याकाळचा टाइम करून घेतला.
आज संध्याकाळी जाणार आहे म?
हो!
हूं!
बस मग आता तयारीमध्ये लागलोले हे!
आ!
हूं!
पाणी पावसाचं छत्री, बित्री, घेऊन जा म्हणा.
हूं!
मम्मी काही खात बि नाही, नाहीतरी प्रवासामध्ये.
तेचं ना पण मग तरी पण वहिनीने, चिवडा भानून दिलाय.
हा का.
चिवडा आणि, चटणी करून दिली
हूं!
कस बाहेर चपाती, भाकर घेतली तरी बी मग आपली चटणी खाता येते ना.
खाता येत ते त आहेस.
हूं असं भी बाहेरचं मग आवडत नाही.
काहीन खात ग बाई मम्मी, काहीच खात नाही, बाहेरच.
तेस ना वीना कायचं कशी राहते काय माहित
काय माहिती.
हम्म वरून अजून सर्दीचा एवढा त्रास होत तर निसती याछी यांछी करत राहते.
मम्मीला तपकीर लावली का भरपूर होऊन जात मम्मीची सर्दी खोकला सगळंच
तुम्हाला बरोबर माहिती.
आता मम्मी जर जाईल त हा फोन घेऊन जाईल मग आपण मम्मी उचलणार नई शिकवून देते मम्मीला
हं मम्मीला पण शिकून द्यावा लागेल पण बाहेर प्रवासाच कसं हे आवाज वगैरे रा असतो ना म्हणून
अं तेेत आहेच.
हम्म दुसरं काय नाही.
चालल मंग मी माझ्या मं नं मं नं माझ्या फोन नी त नाय होतय माया फोनवर
मी करते मम्मीच्या याला बर येतो का?
नाय ना मंग ये त्याच्यावरच बोलतय ना आपण.
म आता मी करेल ना इकडून तिकडून त तू गेलाय ना.
ओ
असं हूं
चाल चाललं